हॅलो
हॅलो आवाज येतो का?
हो हो नमस्कार कशा आहात तुम्ही? हॅलो हॅलो
ह
हो मला येतो तुम्हाला येतो का माझा आवाज? हॅलो ह
हॅलो आवाज येतो का?
हो मला येतो तुम्हाला येतो? नमस्कार कसे आहात तुम्ही?
मस्त आहे तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत आज आपण शिक्षणाच महत्त्व या विषयावर थोडीशी चर्चा करूयात.
ठिक आहे चालेल. कारण हा प्रत्येकाच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.
हो बरोबर आपण बघूच शकतो का अ शिक्षित व्यक्ती आज खूप मोठ्या पदावर आहेत. त्यामुळं आपण शिक्षणाचं महत्त्व हे समजूच शकतो.
बरोबर आहे कारण फक्त शाळेत जाऊन पुस्तकी ज्ञान मिळणं शक्य नाही. तर चांगले विचार, संस्कार, शिस्त जबाबदारीने योग्य निर्णय घेण्याची पण क्षमता विकसित झाली पाहिजे ना
बरोबर
आणि स्वावलंबी पण बनतो ना आणि सुसंस्कृत पण होतो.
हो बरोबर आपण बघू शकतो की आपण शिक्षित व्यक्ती जे असतात त्यांचं ज्ञान
म्
आपण बघूच शकतो का ते किती ज्ञानी असतात. ज्यांच्याकडून आपल्याला आपल्याना शिकायला भेटतं तेही लोक ज्ञानी असतात. जे काही ज्याच्याकडे आपल्याला नवीन गोष्टी शिकायला भेटतात ते लोक आपले गुरु पण होऊन जातात. असेच याच प्रकारे आपण बघू शकतो का शिक्षणाचं किती महत्त्व आहे. जे लोक शिक्षित असतात त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचे नॉलेज असत. ते त्यांना बोलायची बोलायचं कसं राहायचं कसं, फिरायचं कसं प्रत्येक गोष्टीची अशी नॉलेज असते.
हो बरोबर आहे कारण एखा ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण गाड्याचा फे वॉश करतो. त्यावर बोर्ड लिहिलेला असतो तो कोणता आहे कुठं आहे. हे जर तुम्ही शिक्षित असाल तरच तुम्हाला वाचता येणार तुम्ही जर शिकलेच नसेल तर तुम्हाला समजणार कसं. तर तुम्ही करू शकता मोठ्या अर्थानने शिक्षण हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण ॲटलिस्ट तुम्हाला शिक्षण म् असेल तुम्हाला ते वाचता येतं कोणत्या आणि कोणत्या ठिकाणाहून कुठे जाते एवढं मला समजतं आणि तुम्ही सहज प्रवास करू शकता.
बरोबर जे लोक शिक्षित असतात त्यांना अ अशा प्रॉब्लेम्सचा काही प्रॉब्लेम्स अशा प्रॉब्लेम्सचा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण त्यांना आधीपासून अ माहिती असतं का त्यांना कुठं जायचंय कसं राहायचंय हेच माझं म्हणणं
हो बरोबर आहे.
आपण बघूच शकतो का किती अ मोठे मोठे लोक जसे की
एखादा बिझनेस जरी करायचा म्हटलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी नॉलेज पाहिजेच ना तो बिझनेस करण्यासाठी पण तुम्हाला कारण कसं करायच पद्धतीने करायचा काय व्यवहार करायचे कोणाशी करायचे हे जर तुम्हाला शिक्षण असेल तर सगळ्या गोष्टी इझी जाणार आहेत आणि जर तुम्हाला शिक्षणच नाही तर त्या गोष्टी इझी जाणारच नाहीत ना. तुम्हाला कारण तुम्हाला बिझनेसच करता समजणारच की काय करायचं आणि कशा पद्धतीन करायचं.
बरोबर जर आपण शिक्षित राहिलो तर, आपल्याला जॉब वगेरा करायला हा हा.
स बाहेर फिरण्यासाठी म्हंना. किंवा कोणाशी बोल ना पण बोलायचे समोरच्याशी कसा संवाद साधायचा? हे पण सोप वाटतं आपल्याला
बरोबर, जर आपण शिक्षित राहिलो तर, आप त्यांना जॉब करण्यामध्ये पण प्रॉब्लेमस येत नाहीत. आपण सतत दुसऱ्यावर अवलं लंबून नसतात. आपण स्वतः काही करू शकतो हे आपल्यामध्ये अ तेवढी कॉन्फिडन्स येऊन जातो का? हा शिकलेली आहे, तर मी माझ्यासाठी, मी माझ्या परिवारासाठी काही करू शकते.
हूम बरोबर हाय.
आणि सध्या तर जमानाचं तर आसं होऊन गेलेलय पा पोरी आणि प्रत्येक स्त्री शिक्षित राहायलाच पाहिजे. कारण आपण बघतोच हाय का अ आजच जीवनात कस चालू आहे? लोक कशी कशी पोरिंवर अ अत्याचार करत आहेत. कोणी कोणासाठी पण, पोरीला सोडून देत आहे, याच्या नंतर ही पोरगी, मी इथली पण नाहीये, मी तिथली पण नाहीये. मग ती स्वतः जर शिकल्या राहिली तर, ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असली, तर ती तिच्यासाठी काहीही करू शकते.
बरोबर आहे. पूर्वी शिक्षणाची संधी सर्वांना नव्हती. आज सरकारच्या अनेक योजनांमुळे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. मुलींच्या शिक्षणाला पण आता प्रोत्साहन दिले जाते. बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांमुळे पण, आता समाजात जागृती खूप प्रमाणावर
बरोबर.
खूप वैिक दष्टी पण विकसित होतोय.
आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी यांची ही जाणीव होते.
बरोबर. जर अ लोक जर शिक्षणच राहिलं नसतं तर, आपल्याला कळलं नसतं का गुरूत्वा कर्षण म्हणजे काय? हे कस असत? हे का असत? आणि अ जे मोठे, मोठे वैज्ञानिक झालेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला अ जे वरून आपलं जे अ पृथ्वीच कसे दिसते? नंतर आपले दुसरे ग्रह कसे दिसतात? त्याच्याबरोबरची माहिती ते आपल्याला मिळाली नसते आणि हे आपण आपल्याला मिळालं नसतं तर आपण अज्ञान राहिलो असतो, का आपण कुठे राहतोय? आपण काय करतोय?
हो बरोबर आहे आणि शिक्षणामुळे कस आरोग्य, स्वचछता, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी यांची पण जाणीव होते, परत अ एक म्हणजे शास्त्रज्ञ दिसते. किंवा हे यान असं गेलं पाहिजे, एरोप्लेन असं गेलं पाहिजे किंवा त्याचा ठिकाणा असा आहे हे जे गोष्टी म्हणजे ते एका अर्थाने त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे जर शिक्षणच नसेल तर तुम्ही शोध कुठून लावणार आहे काहीच नाही लावु शकणार ना त्या ठिकाणी शिक्षणाचा उद्देश कसा असतं फक्त नोकरी मिळवणं मिळवणं एवढंच नसतं
तर ते आपण स्वतःसाठी पण शिकायला पाहिजे हे महत्वाचं असतं
हो आणि कसं हाय अ व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा म्हणा सहकार्य देश प्रेम यांसारखे गुण पण विकसित होतात मग ते कुठलं तरी
बरोबर
एकाला जर नॉलेज मिळालं तर पुढचे दहा माणसाला
त्याच्यामुळे
बरोबर
आणि आजकाल तर मोबाईल आणि इंटरनेट मुळे पण कसं लोकांना म्हणजे ऑनलाईन जॉब म्हणा किंवा घरी पण वर्क फ्रॉम होम जे घरात ते त्यांना हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज हे आता वाढत चाललंय मुलांमध्ये पण अ लहान मुलांमध्ये म्हणा दहावी बारावीच्या नंतरचे म्हणा जॉब करणारे या प्रथम मध्ये डेव्हलप होत चाललंय हळूहळू आपल्या इथं पण
बरोबर
आणि तंत्रज्ञानाचा पण आता योग्य वापर केला तर अन्यथा म्हणजे कसं हाय वेळेचा अपव्यय पण होऊ शकत नाही जर योग त्याप्रमाणे वापर केला कारण मोबाईलचा वापर हा कोणत्या ठिकाणासाठी किंवा कधी केला त्याला एवढी तो पुढे जाऊ शकतो एवढंच आहे की त्याला प्रत्येक
आणि आपण बघू शकतो की प्रत्येक विभागातले अ लोकं पुढं वाढत चाललेले जसं की आपण डॉक्टर्स बघू शकतो डॉक्ट तेच राहिले नसते ते शिकले नसते तर आपल्या आरोग्याचे अ आरोग्यासाठी काय बरोबर ए काय चू कीचं आहे हे आपल्याला त्या माहिती पडलं नसतं जर कधी अ इंजिनियर्स लोक बनले नसते तर आपल्याला घर राहिलं नसतं आपल्याकडे टेक क्नोलॉजीच राहिली नसती मग अशेच श आता बघू शकता आपण त्या अ कृषी केंद्र पण एक शाळा आहे ज्याचं कळ लोकं समजू लो पोरं शिकतात का शेती कशी करायची त्यामध्ये अ किती खत टाकायला पाहिजे किती पाणी द्यायला पाहिजे तेव्हा ते फळ किंवा भाजीपाला व्यवस्थित निघेल याची पण नॉलेज त्यांना आलेली ए म्हणजे आपण बघू शकतो का प्रत्येक विभागातले लोकं खूप पुढे वाढत चाललेले आहे नासा वगैर.
बरोबर हे. कारण शिक्षक शिक्षकांची कसं आहे आणि शिक्षणाची पण भूमिका ही खूप मोठी असते आपल्या घर. ज्यांची मना पालकाची भूमिका. शिक्षकांची सगळ्यांनी मिळून जर सगळं केलं तर नक्कीच ते शिक्षित होतीलच. ज तुमच्याशी. बोलून खूप छान वाटलं या विषयावर चर्चा करून खूप भारी वाटलेलं आहे खूप. माहिती पण मिळाली.
धन्यवाद.